हॅलो!
हा बोला कि बर्‍या हायसा काय?
काय बघा तुम्ही?
हाय हाय बर आहे बघा. काय चालय, कस काय काय चाललं? हा जेवलो आत्ताच.
आमच्या इकड आता दोन, तीन दिवस पाऊस - आज जरा थांबलेला दिसतय. आता शेतातली काम चाल झाल्यात कि -
हा हा अं! शेतीविषयी तुम्ही काय, काय शेतामध्ये पिकवताय सांगा कि जरा.
आमच्या विषयी, आमच्या इथ. भात केला जातोय. हे भातात पण प्रकार असत्यात म्हणजे ल लहान बारीक तांदळाचा फरक असतोय. मोठा तांदूळ भाकरीसाठी आम्ही वापरतोय ते करतोय. आणि बारीक म्हणजे अस्- तर शुभांगी असं बरेच नाव आहेत. ते जे त्यातल्या असं खायासाठी घरात करण्यात. खरं कसं मोठ्याला जास्ती पिक येतय? हा प्रक वेगवेगळ्या प्रकारची हि आहे तुमच्या खरं कस जे मोठं तांदूळ असतय कनी, त्या तांदूळाला पीक जास्त - अस भरपूर प्रमाणात येतेय. जे लहान असते ना, त्याला पीक जरा कमी असते ते कमी प्रमाणात येतय. अ म्हणजे त्यानुसार आपल्या मार्केटला पण दर असतात बघा जेवढ लहान आणि चवी - वीस तांदूळ घेत जाईल तेवढा त्याचा दर जस्त मिळुन जाईल अस्
हा!
आणि मग नाचणं केलं जातय नाच - ना वरी आपली उपवासाला आपण वापरतोय कनाय ती वरी केली जातीय या.. ह!
हां!
अ वेगवेगळ्या पद्धतीचं- एक पिका परत कोण भुईमूग करतय.. कोण मिरच्याची तरु लावतय आमच्या इकड कशी आता.. - पावसाळा हाय कोकणी भाग आहे. मग आमच्या सगळ्याच ऊस ह्याला पाणी नाही आहे. थोड्यात ऊस आहे. आणि थोड्यात मग असे - डोंगरात असतय बघा एक डोंगर आणि त्यात अशी कप्प कप्प पण असतय ना त्या प्रमाणात - बरीच शेती असतीय या.. - आणि असं पेढ्या पेढ्याला मग काजवणीची झाडं आहेत. आंब्याची झाडं आहेत. ते आणि पीक मिळतय आम्हाला. परत कोण कोण मिरच्या लावतय कोणकण काय अशा वेगवेगळ्या भाज्या लावतय असं पण आहे. तुमच्या इकड कोणकोणती पिके घेतली जात्यात.
हा
अ नाचणं थोडं थोडं वरी आमची काय शेती नाही थोडे त्याच्यात अ थोड नाचणं आणि थोडं भात करत होतो आता ह्या वर्षी काय फक फक्त थोडं नाचणच
हा हा ह फेशल आणि काय.
हम् हम्म हम् पेरणी त ना आमच्या इथ आता म्हणजे ज्यांची ज्यांची पाणी ज्यांना इस्कीम मोटरी जाच पाणी होतं ज्यांच्या विहिरीच पाणी होतं त्यांनी आमचे अजून पावसामुळे आलेले नाही म्हणून आम्ही आता पेरले म्हणजे आता पेरले. म्हणजे ती जागा थोडी वाळवली जाते आणि त्या ठिकाणी मग ते हे टाकलं जातय भात टाक कलं जातय आणि मग ते भात आता मोठ झाल्यावर चिकुल करून त्यात लावायचं. ते मग एक दोन भांगले निव तेच आणि मग ते कापून शेंडल तय हे करते जोड तुम्ही काय करतासा जोड तसा काय मशीनीत घालतासा. हॅलो. हॅलो
हॅलो
आमच थोडं जास्त परत
हा आता जरा कमी आलता आता याय लागलाय.
हा हा आमच कस अ थोडं असल्यामुळ थोडं हे ते जास्त असलं तर जास्त प्रमाणात असलं तर जास्त ते मशीन मध्ये हे करून घेतय नाच ना काय ते मशीन मध्ये सगळी हे करून सोडाय लागतस मला तर भात मग थोडं असलं की अ मशीन मध्ये करून घ्यायच.
हा हा
तुमचं जास्त असलं तर ते मशीन मध्ये घालताय काय.
एक मशनरी निघाल्यात ज्यात हे असं म्हणजे भात अ आपोआप अ कटिंग पी केलं जातय आणि ते व्यवस्थित पॉलिश करून तांदूळच त्याचं बाहेर पडतय.
पडतय का.
हम्म अशा मशीनी इल्यात आता. आम्ही आम्ही पण नाही न का हे आवताना थोडं आवता अस हे के करतात कोण असं लोखंडी बॅरल वापरतात सोडासाठी कोण असं जुन्या त्याचे ते खोटा साईज ब पलंग जुन्या पद्धती लोखंडीित ते वापरतात असं म्हणजे प्रत्येक जण वेगळ हा जच त आणि कोकण माग मुळे जास्त प्रमाणा इकडं भागच भातच पिकतोय त्या साईड ला मग सोयाबीन ला पिकतय कोल्हापूर साईड ला
हा वय
सोयाबीनाची पिका असतील
हा हो आमच्याकडे काय नाही सोडं एवढं
हम्म
त्याला पाणी लागत जास्त पाण्यास प्रमाण लागतं त्याच्यामुळे इकडें काय नाही हॅ हा.
ह हम् ह.
शेरी असणं काय गरजच शेती पाहिजे. शेतीटल्याशिवाय पण शेतकऱ्यांना पिकवल्याशिवाय पण नोकरदार तरी काय खाणार आहे.
खाणार आहे. आणि आता कसं झालंय सांगा शेती शेती हा प्रामुख्यान भारतीय व्यवसाय पण आहे आणि आता औषध फवारण्या सहा महिने पीक चार महिन्यात काढलं जातं वर्षाच पीक दोन महिन्यात घेतलं जात. असं पण होतंय पण अस पण की शेतकरी अस की कचचा माल विकला जातो शेतकऱ्या कडणा आणि पुढं व्यापाराकडे तो पिकवण्यासाठी केमिकल मध्ये वापरला जाते. खरं तर मार्केटमध्ये शेतकऱ्याच नाव बदनाम होत चाललंय. कि शेतकरीचा औषधात ना ते माल विकला जाते म्हणून त्या मूळ आता आपण भात मात्र करायला म्हटलं तर आ नको झाला की ण हात दोन रिकामा होते. पण त्याच्या माग किती प्रक्रिया लागते ते त्या शेतकऱ्याला माहित
हम्म हम्म.
तो भातकायला की तयार होत नाही तो लावाय लागतोय. ते त्या जी भांगलणी करायला ते त्याला पाऊच लागतोय. आणि आपण एका मिनटात ते नको झालाय की आपण बाहेर फिकून गटरीत रिकामा होत.
होय.
नासाडी करतोय आपण अन्नाची लई नाही असं. व्हायला नको. हम.
शेतकरी शेत म्हणजे म्हणूनच शेतकऱ्याचं पण काय हे नाही सोडा
हम्म जे व्यापारी व्या परिवर्गात जास्त प्रमाणात केमिकल वापरले जाते म्हणजे शेतकऱ्याकडून कच्चा माल घेतला जातो. आणि पुढं तो केमिकल मध्ये मिसळून विकला जातो.
हम्म.
आता आपण आंबेच बघाय की आपण विकताना कच्चे विकतोय. आणि पुढं ते दोनच दिवसात त्यांनी ते पिकून विकले जाते.
होय.
केळी म्हणा असे बरेच अस. फळभाजे पण आहेत की ते आपण तसच हे केले जाते आता परत आता आपली ही मिरची म्हणा कलरच्या पाण्यात टाकली जात्या त्यान माणसांच्यात रोगराई वाढाय लागल्या हम्म रोगराही वाढाय लागल्या ओ त्यान जास्ती. हम्म. हम्.
वातावरण कसं आहे तुमच्याकडं मग
आज वातावरण पाऊस नाही स-ना वारा आहे जरा त्यातल्या त्यात आणि पाऊस तर काही नाही.
मायच
हं ह्म्म पाऊस नाही अं आभाळ आभाळ असं झालंय सोडा
प तुमही
हा सकाळी जरा आला होत झिरमाट खर आणि गेलं, परवा दिवशी की नाही दिवसभर उगडत नव्हता काल जरा त्यातल्या त्यात कमी होता आज जरा लयच् कमीये परवा दिवशी नक्षत्र बदलंय नाही हा परवा दिवशी नक्षत्र बदललेल्या दिवशी तेवढा लागला होता जास्त मग आता जरा कमी कमी येतं कमी आलाय
हम् हम्
आमच्याकडं पण थोडं जरा वातावरण झालंय एवढा काय पाऊस नाही
नाही का हम्म हम् हम्म मुलं हा हा दिवसभर शाळा
दिवसभर शाळा होय आता रेनकोट नव्ह तर पाऊस होता आणि आता रेनकोट आणलय तोपर्यंत पाऊस गेला मग आता रडत गेलीत शाळेला हंह..
हा अहं हंह.. हहह काय करायचं हम्म आता पोरांना रेनकोट परवडतंय होय छत्रीनं ते हं.. जेवण तेन झालं जेवूनच आता म्हटलं कॉल करूया
हा हा
तुम्ही जेवलासा
हा जेवलो आम्ही पण बघा जेवलो आता भांडी वगैरे घासायची कायतर कामाचं बघायचं म आणि
होय शेतकरी माणला काम कमी मग ते आणि काय दुसरा अस व्यवसाय करता
अं.. नाही दुसरा काय मी काय नाही हाऊस वाईफ च शेती वगैरे शेतात कध कधीतरी जायचं जनावरे एक दोन आहे त्यांचं दूध वगैरे काढायचं
बर बर चालतय चालतय माझ टायमिंग होत आलंय मला दहा मिनटं दिल्या दिल्याबद्दल थँक्यू
हा हा ओके ओके हा